बोल ना. कॉल करते
काय करतोय?
काहीच नाही निवांत. पुढे पुुढे हो का जेवणचा
हा जेवण झालं. तुझं झालं का?
हा हा झालं
कधी गेला?
सकाळी सात वाजता.
हो का
हम्म
मग काय म्हणतो बाकी?
पाऊस नाही का?
पाऊस सध्या तर नाही बाबा चालू. तिकडं कसा आहे?
इकडं आज ऊन पडलंय
हो का? मी ही तिकडे आलतो त्यावेळेला पाऊस चालू होता.
कधी?
हो. दोन तीन दिवस झाले.
काय चाललंय?
आलो होतो असंच
केमिस्ट्रीला आहे.
हा?
केले होते
रायगडला जायचं होतं, पण रायगडच बंद झालं. त्याला बॉस चालू होता ना तिकत त्याच्यामुळं हम्म. हम्म?
म्हणून मग, तिच गोळी आहे का रस्तेदारी
पुण्यात न जातं ना पुण्या मधून ओमकारला यायचं होत ना.
कोण हो का
तवा ओमकार पण यायचा ना कॉलेजला? पुणे युनिव्हर्सिटीला ये ओंकार.
खूपच हुशार झालात परत.
हा?
खूपच हुशार आहेस सांग.
हा मग
हम्म मग काय. मग काय म्हणता बाकी?
बघणारेस का मग
थांब आलो म्हणायचं नई?
काम कामधंदे काय चालूच राहते.
चालतंय बोलते की
नाह
चालते बोलते ठीक आहे.
हा
समजलं बरं आहे बाबा तुझं
आवाजच लई कमी येतोय तुझा.
बरं आहे म्हंटल तुमचं.
हा मग विषय आहे का.
तुझा नवरा गेला का कामावर?
ह ते गेले ना. लग्न जमलं का तुझं?
कोणाचा
तिचं
एवढं.
झाली झाली म्हाला सुलभ जा माहिती. गुलाबजाम खाल्लं
ह.
काय?
आप लांबचीच वस्त
का बरं?
यातााई असलेला आम्ही ट्युशनत्र राहून गेलं ना गेल्यातलं हम्म
जिथं भेटेल तिथं.
हम्म हम्म हम्म.
झालं की हम्म च वर्ष
काय काय?
हम्म चोवीस
काय काय?
मठ्ठा थोडी आहे.
आवाजच येत नाही तुझा नीट.
मठ्ठा थोडी येतो आता
मग थोडं देना
हम्म उकळवू नये
आ?
उकळवयाचं.
हा ना
होय गेलं मग
मग काहीच नाही बाबा.
का नाही का तेच खात बसले
आंघोळ, तीन साडेतीन वाजता करत.
की पुन्हा थोडी यायचं
काय लवकर अंघोळ करून काय करायचं होतं तवा
बरोबर आहे तुमचं.
हा पोरी दिली पाहिला जायच्या, वेळेस करतो लवकर आंघोळ.
हो येत असेल ना.
आ?
अवतीभवती. अवतीभवती भरपूर असणार आहे.
आवती भवती म्हणजे.
धराच्या.
घर जवळ काय.
ह
ना रवि तर ना कोणी
नाही नाही खयचे
काय.
समजून नाहीचे का? किती जाऱ्या पोरी आजचा. तिथे साऱ्या पोरी आपल्या वर्गातल्या किंवा ड मधल्या तर असेन नाही का.
हा.
ह
पवार.
आ तुझी बहिण तीन बहिण.
अरे आम्ही जात असतो बाहेर फिरायला पिक्चरला वगैरे जात असतो आम्ही.
कोणप तन तर
हा.
मज आहे म त
हम्म.
तुमच्याकडे जायच मा
काय म्हंटल.
तथोडाठीच
मग कोणा च काढिता?
पिकच्चरला जात नाही देवाला जात्या.
आह
ते ते पाहुणे लागते का कोणी ते मेजवानीचे ते कोणीचे
मेजवानी.
हा ते रिल येत असत्या मला.
माझा काय संबंध पाहुणा लागायचा.
तुझ्या बहीणीनी अगं ठेवलं होत काही
अरे त्याची बाईको तिच्या वारगात हे.
त्याची बायको राहतेच
हम्म.
तो वाळा वाळा ते मेजवा त ते मारल्यासत.
हा.
ह ह पावना तीन याारख ज कबड्डे म्हणालेय
हम्म तूझी सासू कुठंय?
आंघोळ.
बर
मकली ह ह बाकी मम्मी पप्पा गेले का कामाला?
हम्म.
मम्मी पप्पा गेले का कामाला?
गेल बाबा तू कधी आला इकडं.
मी येऊन गेले पकाच दुखत होता पप्पा प्यारलेस हे झालं होत.
कोणाला?
माझे पप्पाला
कसं काय?
मे मध्ये आले होते ना मे जे एंडिंगला आले होते
बापरे आता वाटतय का बर मग?
आता ते बरं झालं घेऊन गेले दवाखान्यात. आता बरं आहे.
चांगली गोष्ट
भ तु मी त्याच्या कप्पल झालं
का?
ते मिळाली का?
हा.
तिच्या पप्पाला
हा का हिवाळ्यामध्ये काळजी घेवा ना आता हिवाळ्यामध्ये जास्त दुखत.
त्या पप्पाच डायरेक्ट वेगळ झाडला डॉकट्यात झाडलं
आरर.
त्यािच्या पप्पाचं ऑपरेशन झालं ते मेंदू कोणत मेंदू भाजून बाहेर काढून चाललं
हावय
हा महिना का दोन महिने मी पण. हो बर बाबा म आता ते आठ दहा दिवस चांगलं
ते कुठ जातो रे सादरे तेसले नाही मला एवढं जाऊ शतात
पण घरीच आहे. हम्
तुझं लग्न बिघनाच काय विषय?
चल मत ना
आ?
नाही ते बाई सता
आणि ते आणि बरोबर होते ना चालू ते?
काही नाही नाही तर तिच जम द्या ना
काय?
आसम म्ह स आलं तर त्या हां समून क होब घच
हम्मम.
हा तिच्या पप्पाचा फोन होता वाटत तिच्याकडे बोल म नाही नाही त काता ना
ह ह
तो काय देऊला का
याला स्पीकरवर टाकायचं ऑप्शन नाही का?
नाही काहीच नाही.
अ लावू पड
हम्म.
थांबा एक मिनिटं चालू ठेवा.
असं पण नसतय मला.
हॅलो! हॅलो! हॅलो!
हम्म
हॅलो. हॅलो.